हा आवरलं का? ह ह आमच आवरलंय बघा आवरलं जेवन त्यांन भांडी ते झाली. मग म्हटलं फोन तर राहिलेले बघूया थोडी फार होऊन द्यात तर म्हंटलं मग बस करायचं.
होय माझं पण राहिलंय पण आज सकाळपासून मला वेळच नाही मिळाला.
हम्म
आमच्यात काय मोहरम असत ना ते जोरात असते म्हणजे मोठठ्या न असते काळ मोहरम आमच्या गावातच
हा हा
आणि ते मुसलमानच्या समाजासोबत
हम्म
आमचं पण घरातलं पसारा काढाव लागतंय सगळं
हां मग झाडून काढताय का?
हा तेच चावलय
हा हा हा
आणि खडक असते ना ते काय म्हणतात
मग तुम्ही असं पाहून ते सांगता असं
होय होय पाहुण पण असतात आमच्याकडे नणंद बाई येता आणि सगळे येतात.
मग का जे अशी मोठा हे बरत असेल उरुस
होय भरतोय एवढं नाही.
होय पाहिजे.
पण पण भरतोय भरपूर
हां हां हां हां म त्याला निवदं काय?
नैवेद्य मलीदयाचा एक कराव लागतोय.
हा
जळगावन वांग, भरलं वांग आणि भाकरी कराय लागतय आम्हाला
भरलं वांगं आणि भा भाकरी होय.
भाकरीे, म्हणजे काय आमचे सासरं होते ते? ते ते नसतंय का? रिक्षातन जाय चालत जायचं असतय खेळ असतात बघा ते
हां असतोय की.
हा तसलं आमचे सासरे जात होत्यात. हा हा. तर आधीपासंन पाक पूर्ण एकदम स्वच्छ कराय लागतंय घरचं एक चिंदी पण राहता कामा नाही.
होय?
हम्म, एवढं कडक आहे ते.
हा हां मग त्यांना असं काय? त्याच हे होतं की काय देवाचं?
होय करत होतीत ओ ते पहिल्यापासून सेवा.
हा हा हा.
मग ते त्याचीं असं गादी तेण असत्यात तशी हाय तुमच्यात?
नाही नाही घरात आमच्या काय नाय, पण तिथं जाऊन सगळं करत होतेत नाही.
हा हा.
अ ड्युटीला तेच जायाच असतंय ते ते सगळं होतं.
हा हा हा.
मग आता, काल परवा दिवशी कुदळ पडलीया, मग आता घरातलं आवरून यायचं म्हंटलं.
हां.
त्याच्यामुळे फोन बघितलाच नाही.
हा हा. मग ते किती एक दिवसाच असतंय काय?
नाही का खत्तल रात्र एकच दिवसाची असतीय शेवटला त्याच्या आधी देव बसत्यात, देव उठतात असं असत तेण आपलं कसं नवरात्र हिंदूच कसं असतंय देवी बसतीया मग दुसऱ्या दिवशी ते उठतंय आणि आपण सोनं लूटतोय.
हां हां.
तशाचं पध्दतीचं ह्यांचं, हाम बघा.
पिर च की पिर खरं गणपतीतनं येत होती नव्हं? फिर आता
फिरते असतात फिरते कधी पण येतात ते.
कधी भी येत्यात वय ते? नाही गणपतीच्या टायमात बी? मी दोन तीन वेळा बघितले गणपतीचे
गणपतीत पण होतंय.
हा.
फिरत असतंय, त्यामुळं कधी पण येतंय.
येतंय काय?
हा आणि त्या ज्या दिवशी देव पाण्याला जातात नाही? त्या दिवशी चोंग करत असतात आमच्यात.
कसं करत्याय ते?
एक मिनिट थांबा ह.
हां.
धुरळ्यानं सगळं तोंड हे झालयं, शिंका यायला लागल्यात. पसारा काढलाय निम्मा बाहेर फेकलाय, निम्मा घरात आणलाय, काय नव्हचं.
हम हम हम.
गुळाचं पाणी, गार पाण्यात गुळ विरगळून घेतोय चिरून काय?
हम् हां.
मी पाकातलं करतोय, कोण असेच करत्यात. पण आमच्या सासूबाई असं करतात कि ते, पाक बीक काय करत नाहीत गुळाच पाणी करत्यात
हां.
घवाच्या पिटात मळायचं ते.
हं.
आणि मला डबल आवाज मलाच ऐकू यालाय माझाच, अ त्यात जरा बडिशेची पूड, सुंट वेलचीची पुडं, असं काय असेल तर कुठ यातल काय पण एक घातलं चालतय, आणि गव्हाच पिठात ते गुळाच्या पाण्यान मळून घ्यायच आणि चोंग्याचा पाट असतोय तुम्हाला माहित असेल की, काळ्या रंगाचा. नक्षी असते तेच्यावर. त्याच्यावर लाटत्या, लाटून घ्यायच आणि भाज त्यावेळेस तेज्यावर जरा खसखस लावायची, आणि तूप लावून भाजायचं, नाहीतर लाटताना मग खसखस लावावी लागल्या, हां. दोन्ही बाजून भाजून घ्यायचं असतय, म ते एका बाजून डिझाईन पण उठतय
हां.
आणि तेज्यावर जरा ओलं खोबऱ्याचा किस पसरवायचा झाल. पण मी करतोय ते पाकातलं करतोय. साखरेचा पाक करून. म्हणजे हा तेच असं चपातीचं पीठ मळतोय त्यात जरास बेसनचं पीठ घालायचं आणि असंच साध्या पाण्यात मळून घेऊन भाजून घ्यायचं आणि पाक करायचा, पाक थंड करायचा, करून थंड व्हायला पाहिजे. आणि त्यात एक एक बुडवायचं चोंग आपण खसखस लावूनच भाजलेल असतं तूप लावून मग तुपात हेज्यात पाकात बुडवायचं आणि एकावर एक ठेवायचं. बुडवून नुसतं काढायचं मुरवतं बिरवतं काय ठेवायचं नाही. नुस्त एकदा असं बुडवायचं आणि ब ऐका ताटलित ठेवायचं. आणि चोंग ते ठेवताना कस ठेवायचं की एकावर एकावर एकावर एक ठेवायचे.
ठेवायचे काय?
हा पण कसं करायचं? एक चोंगा झाला, एक बुडवला क नाय मग तो ताटात ठेवायचा म हेज्यावर बडीशेपची पूड असत क नाय आपली आणि ओल खोबरं जरा जरा सं शिंपडल शिंपडायचं एकदम जरासं, आणि ओल खोबरं, ते झाल कि त्यावर दुसरं ठेवायचं त्याच्यावर असं हे पसरायचं खोबरं तेन तिसरं ठेवून तेच्यावर पसरायचं, असं एकावर एक एकावर एक चवड करायची. तेच्यामुळ ते पाक पण मुरत जातोय खायला पण छान वाटतं.
खाल्लय चौंगा असं नाही आमच्या इथं इकडं सासरी नसतय, तिकडे माहेरात असतात देव. खरं ते द मी हेच तेवढं करतोय. म्हणजे? उरुस भरतोय कि नाही तेव्हा मलिदा तेवढाच करतोय आम्ही.
हा आणि पण आमच्या उरसाच्या वेळेला मलदा असतोय. पण आता ण मलेदा पावन बिवणं सगळंच असतंय. मोहरम ला पण.
हा हा. मग असं तेच चंग वगैरे त्या आत्ता नाही खरं ह्याला उरसा ला ते उरूस कुठला महिन्यात असतील कि तो? एप्रिल मार्च ला असतो आमच्यात. चोगं नाही मलीदा तेवढा.
हा मलदा तेच की.
असं पीर वगैरे काय बसलेलं नसतंय न‌इ.
गावातच नाही काय पूर्ण? खळी पेटत तेन नाही.
हाय की. पेटतेय की होय. दर्गा आहेत की गावात आमच्या.
बरं.
तिकडं माहेरात आहेत खरं हिकडं सासरी नाही आहेत.
हा हा हा हा.
माहेरात आहीत.
आमच्या गावात फक्त मराठा इथ सासरी मराठा एक नवी्यांंची थोडी घरं आहेत आणि चांबारांचं एक घर आहे.
बरं.
बाकी सगळी मराठा आहेत. दुसरी जात कोणती नाही.
छोटी बस्तीच त्याच्यामुळे जास्त ये नसल ओ.
हां. त्यामुळ.
तरी किती घर असतील गावाला तुमच्या हुंबरं?
किती उमर असतील तिथरे? पंचाहत्तरतऐंशी. ऐंशी.
एवढेच आहेत. ब
तेवढेच आहेत म्हणजे जवळ जवळ गाव आहेत ओ अशी. पुढे गेल आणि गाव त्याच्या पुढे असं आहे नाही वाड्या वाड्या छोटी.
हा. कोकण भागात तसंच असतंय.
हा. कोकण भागात तसंच असतंय नही. ते चार वाड्याचे मिळून एक गाव असंच धरतात खरं धरताना.
हा हा. हा तस ना बरोबर आहे.
हां. तर धरत्यात. सगळ्या वाड्या म्हणून एक गाव असं धरतात.
हा. तेच की असं थोडे थोडे मल्यात तशी राहायला असतात वस्ती त तच असते. हम्. पण सांगत ना गाव एकच सांगतात ना तसं.
हा गा सांगताना गाव एकच सांगतात.
हा प इथं दण इथं आमच्या इथं पण तसं आहे.
गा चारी वाड्यांची मिळून ग्रामपंचायत एकच आहे.
ह हा.
ह. सगळ्या वाड्यांची मिळून कणी एकच ग्राम पंचायत हाय फक्त असं धरलं हाय वेगवेगळं म्हणायचं. शेतमध्ये आहे आहेत एवढंच की. असंय आहे थोडी वस्तीत मध्ये शेत मग त्याच्या पुढं आणि बस्ती असं हाय.
हा हा
हम्म अहम्म
चांगलय
हम्म हम् कोकणात तशीच पद्धती असत्याता.
होय होय तसंच असते.
हम्म
हा
आपल्या, आपल्या भागाला मोठ्या मोठ्या सिटी लागत्यात.
होय.
हम्म
मोठं मोठंच असंतय आणि जास्त करून ते माळावर राहणारे तेच लोक वेगळे नाही तर गावात सगळे एकत्रच असतात.
होय. माळावर राहणारी व्हय तेवढीच वेगळी नाहीतर आपल्या गावात सगळी एकच असं गावच मोठं असतय नाही.
हा बाजार पण एकच असतोय गावाला. वा आठवड्याचा एकच वार असतोय, त्या दिवशीच ब गर्दी असत्या ऊरुस यात्रा येत. त्याच ठिकाणी भरत्या.
हा तसं आमचं खरं हा हे वेगवेगळं असतय खरं.
हा म ते जर हा जरा हाल पडतंय ओ मुलांच्या शिक्षणाच वस्तीवर जरा, जरा बारक्या बारक्या शाळा असचं असणार आहे ना तिकडं.
मग काय विषय. अं नाही शाळा आहे सोडा आमच्या गावात. अ प्रत्येक ज्या त्या गावात खरं वाड्यात कने व्यवस्थित शाळा हाय, शाळेचें काय
वाड्यावर प्रत्येक वाडीवर शाळा हाय.
प्रत्येक वाडीवर शाळा हाय.
ब मुलांचे म्हणजे पट पण भरपूर असलं आहे का मग?
हायीत त्यातल्या त्यात हायीत पट
हा गावात कसं एक शाळा आणि एक कसं हाय एकाच शाळेची संख्या जवळ जवळ हजारपर्यंत जात्या. सगळे एकत्रच असत्यात नाही. असं वेगळ्या वेगळ्या शाळा नाहीच. हा एका शाळेत जवळ जवळ एक हजार मुलं होऊन जात्यात.
हा तसं होतय नाही हित नाही, वेगवेगळ्या प्रत्येक शाळा खरं पा, चौथी पर्यंत वेगवेगळ्या, पाचवीला सगळी एकत्रच जात्यात हितं.
हा हा हा
जरा पुढं गेल्यावर तिथं हायस्कूललाच सगळी जात्यात पाचवीला गेल्यावर मग कुणाला आपल्या मर्जी प्रमाणं स्कूल बसेस पण येत्यात नाही. गावात बऱ्याच जणांनी बाहेर बी घातल्यात आशें पण आहेत हा ठेवा. नाही.